हॅलो
हा आवाज येतो का माझा?
हा येतोय नमस्कार ताई काय करताय
हा काय नाही चहा पिलीस
हो पिलो बघा तुम्ही
होय पिला की
हा नाव काय तुमच?
हम् माझ अनुराधा तुझ?
अच्छा प्रणिता
हा कुठ राहतेस?
मी नरसिंहवाडीमध्ये राहते. तुम्ही?
मी तासगाव.
हा, हा, हा.
हा, मग नर वाडीमध्ये म्हणजे काय काय हाय? म्हणजे कसं मला सांग की नरसोबावाडी बद्दल असं तु राह त्याच ना मग त्याबद्दल थोडीफार माहिती सांग की मला.
अच्छा सांगते की. अ नरसिंहवाडीमध्ये मी कुरुंदवाडमध्ये राहते मेन प्रॉपर. अ कुरुंदवाडमध्ये अ अं फेमस बघा म्हणजे कुरुंदवाडमध्ये अ दत्तांचं एक मंदिर अं म्हणजे दत्तांच्या पादुका हाईत अ विष विश्रामगृह म्हंणतात त्याला अ नाही भोजन हा विश्रामगृह आहे इथं. ते एक आमच्या इथं एक जागृत दे जागृत देवस्थान आहे. आणि नरसिंहवाडीमध्ये म्हटला असा तर अ नरसिंह सरस्वती आणि दत्त महाराजांचं मंदिर आहे.
हा.
नृसिंहवाडी त्यासाठी खूप ते म्हणजे जागरूक देवस्थान आहे. म्हणजे तिथं अ दत्त महाराज स्वतः आले होते. हम्म. त्यामुळं हा हो तिथं आले होते आणि ते तिथुन मग कर्दैवनात गेले दत्त महाराज. त्यामुळं ते खूप जागृत देवस्थान आहे नृसिंहवाडी. यासाठी ते म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणजे खूप म्हणजे लांब लांबून लोक येतात. दर्शन घेण्यासाठी म्हणजे जसं की मुंबई, कराड वगैरे या इकडून लोक येतात. म्हणजे ज्यांना माहितीये की बाबा हा इथं हे जागृत देवस्थान आहे किंवा इथे दत्त येऊन गेल्यात.
हा, हा.
इथली ती खास खासियत आहे.
हा. आणि अ तिथं म्हणजे स्वामी समर्था मठ पण आहे ना तिथं?
हो हो. स्वामी समर्थांचा पण केंद्र हो हो केंद्र पण आहे ते आता झालंय. हा ते पण आहे. ते पण अ म्हणजे तिथं पण खूप कार्यक्रम वगैरे होतात म्हणजे दर गुरुवारी गुरुचरित त्राच पारायण होते. हा
मी आलेले तिथे गुरुचरित्रच पारायण एकदा करायला. अ सहा वाजता हा. ते पारायण मला पूर्ण करायचं हो एकदा तिथं येऊन, मग तिथं आलेलो. मी आणि माझी दि मी आणि माझी मी, मामी आलेलो हा.
अच्छा हा मग ते दर गुरुवारचा असतंय सोडा. दर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी असते पारायण हा. आणि नरसिंहवाडीमध्ये पण दत्त जयंतीला खूप मोठा सोहळा असतंय दत्त महाराजांचा. म्हणजे पाळणा पाळणा चेकरी घालणे. त्यांचा जन्मकाळ कर भरपूर कार्यक्रम असत त्यात आता गुरुपौर्णिमेला पण म्हणजे भरपूर कार्यक्रम आहेत. अ जसं की गुरुचरित्र पारायण ठेवणे. अ प-परत तर अभिषेक ठेवणे, महाप्रसाद ठेवणे. अ सकाळची काकडं आरती वगैरे असून आणि अनेक सण साजरा होतो इथ कि कृष्णामही भेटीला आहे त्या्या मग ते हा मग त्यावेळेला पण दत्त मंदिरात मांड वगैरे घालून अ कृष्णाम अची मूर्ती असत्या मग तिथं पण ती ओटी वगैरे भरतात भरपूर ते मोठ्यां चाल. करतात नर्सिंहवाडीत
होय हा ह मग तूू तू जातील ना म्हणजे असं.
हो हो जाते जाते जाते जाते मी दर शनिवारी जाते. अ म्हणजे सोमवार गुरुवार शनिवारी ह्या तीन दिवशी पालखी असत्या मग पालखीला हो पालखीला मी दर्शने पालखला पालखीला जाते. आणि असं मनात जरी आलं तरी मग जाऊन पाया पडणेच ते खूप म्हणजे आता तिथे गेल्यावर असं. हो एक दोन तीन किलोमीटर वर आहे लईटली
हा.
हा त्या मग कं मी देतच असत. जास्तभर म्हणजे काही पण कार्यक्रम असत ते तथच. लई जवळ खूपच जवळ आहे ते गाव त्यामुळ कस तिथं.
हां.
एकदम ओके मध्ये
हम्म हम् हम् मी बणत म्हणजे कार्यक्रमात त्यांना गेले म्हणजे असं आधी म येत तिथं आजा हला नरसिवाड्याला
हम्म.
पाया पडायला लागते.
हा येतय ना तुम्ही?
होय.
हॅलो हा ह मग काय एवढं येण तुम्हाला माहितच असेल तथं हा याय लागला याय लागलं मग तुम्हाला माहितच असेल की म्हणजे थोडं तर काम आहे हा. प्रसिद्ध आहे इथली ती हा जास्त हा पेढ्या आणि बासुंदी हा पेढ्या आणि बासुंदी फेमस आहे तिथली. आणि आमच्या गावातल्या अवधूतचे पेढे हा.
तुमच्या गावाचे कोणते?
अवधूत चे पेढे अवधूत अवधूत म्हणून एक दुकान आहे तिथले पेढे होय होय. हम्म तुमच्या गावात गणपती आहे ना ताजं गावला
एकक मिटा अ ह.
हम्म हॅलो हा.
हा आणि ते हे काय साईबाबा स्वामी समोर त्यांच्या इथं. तू कधी गेलतीस का नाही सिद्ध
मी पारायणला गेले माज तीन वेळा पारायण झालेली तो ऑलरेडी
हा तसं माझ्या गुरुवचा हा माझ्या गुरुवाचा उपासतय ना मग
हा माझ पण असतंय होय होय माझा पौर्णिमेला झाल्या तीन पौर्णिमा झाल्यात माझ्यावर अं मी मग त्याला इेत लकर रंजीला होते. होय होय गुरुचरित्र वाचून झाली मस्तीने मला एक दिवस असतात. पौर्णिमेला तीन तिन पौर्णिमेला वाचलेलं मी ते तीन वला अन म्हज भरपूर असल्या जागा भेटत नाही जरी तुम्ही सहा वाजता आला ना.
नाही गेलो.
हा. एक दिवशीला म्हणजे गुरुवार, अ गुरुवार त्याला एवढी काही गर्दी नसत्या. खर ज्यावेळेला पौर्णिमेला जाताय ना त्यावेळेला अक्षरशः बाहेरच बसायला मिळते जागा आपल्याला. असा आत पण नसत्या.
होय काय? म्हणजे
होय, होय, होय, होय. भरपूर भर पुढं जे बाहेरच जे औदुंबर आहे ना औंदूबरपासनं बाहेर जे रोडवर पण बसत होते एवढी गर्दी असत्या. हा.
हम्म.
ते मग तुमच्या गावात आ गणपती आहे ना?
होय, हम्म. गणपती हाय. तिथं म्हणजे असं हेज अ तेन असं
कोणाचा तरी वाडा आहे तो. हा आणि जे तो कोणाच तरी वाडा आहे की, वाडा, वाडा हम्म.
म्हणजे ऐकुन माहिते हाय, पण एवढं त्या वाड्याबद्दल
तेवढं माहित नाही. अस असू दे असू दे तेच म्हणलं. आणि काय मग?
आणि काय नाही. कॉलेज तेन काय कॉलेज सुट्टी असेल ना तुझ्या?
होय आज कॉलेजला सुट्टी. आता उद्यापासून रुटीन चालू की तेज पण. आता जायाचं. माझं आता बघा अकरा ते म्हणजे दहा ते पाच असतंय. प्रॅक्टिकल होय, होय. प्रॅक्टिकल, लेक्चर वगैरे सगळं धरून. मला यायला वाजतात घरी एक सहा सात. होय, ‌होय, होय.
होय? हम्म, हम्म, हम्म.
हम्म.
मग सगळं आवरून तेन जायला लागलं असेल ना?
अं नाही फक्त डबा भरून घेऊन जाते फक्त. बाकीच आवरत्याच की मम्मी. हम्म. होय तुमचं काय काय म्हणजे तुम्ही काय घरीच असताय का काय?
हम्म, घरीच असत्या मी. म्हणजे असं अ माझं पार्लरचा कोर्स झालंय, पण आता कसं पार्लरचा कोर्स झालाय.
हा, हा, हा, हा.
पण हा लहान मुलगा असल्यामुळे त्यामुळे मग
अं अवघड होतय ते हा.
नाही ना ते. आणाय जायला लागतंय, वायला लागतंय त्यामुळं नाही घरीच.
हम्म तेच की.
मग आता सुट्टीला कुठे गेलेला का नाही फिरायला?
माहेरी सुट्टीला होय, मध्ये गेलेलो तेच की आदमापूरला आणि सॉरी आदमापुरला नाही. अक्कलकोटला, तुळजापूरला आणि
अरे वा अक्कलकोटला गेलेला? अ अकलकोटला छानच कि देवदर्शन झाले. हम्म, मग काय अनुभव वगैरे आहे तिथला?
अनुभव, अनुभव आहेच भरपूर.
भरपूर स्वामी महाराजांच्या कृपेने. मी जाते की, अक्कलकोट, तुळजापूरला वगैरे गेलेली मी. फक्त आता माझं गानगापूर, पिठापूर, कोरपूर राहिलय आणि गिरणार एक राहिलय. ते झालं की झालं माझे एवढे चार राहिले. मित्र असते माझं अक्कोलकटला एरियात अजून काय महाराजांचं बोलून आलंय.
होय जेव्हा येईल तेव्हा हा बोलून आलं म्हणजे लगेच. होय कधी पण म्हणजे आप माझा असं भर पूर् म्हणजे दोनदा तरी असं झाले असं अचानक असं झाले असं.
आपआपच घडतय गोष्टी. मग ते ज जर बोलून येत नाही तोवर. काय नाही ज्या वळेला बोलवून येईल त्या वयलाच जायच.
होय मग काय बोलून आलं म्हणजे लगेच म्हणजे आपण असं काहीच नाही माझ. तयारच होते सगळं असं. अकल कुठला पण असतोय हो नाही आता करायचं आहे.
हम्म म्हझ, आहे सकाळच थोडं नॉनव्हेज.
हा हा हा.
हा मी नाही खई पण घरची खात्यात.
हा.
मी नाही खाई, घरची खातात म्हणलं.
हा तू खात नाही?
हो, नाही नाही तुम्ही खाताय?
मी असं नॉर्मली तेवढच आता इच्छा होत नाही खायची पण तेवढच सगळ्यांना ओरडत्यात. तो खायचो नाहीतर आणि हा तेवडं बारीक व्हायच.
मी नाही, तेवढंच होय. तेवढं खायला लागते, मी नाही मी शुद्धशाकाहारी. तेवढंच, मी नाही काही जास्त. अ नाही नाही नाही आत्ता एक दोन तीन वर्ष झाले नाही काही त मी फक्त म्हणजे मी बला. वगैरे जातते ना होय संभाजीहाराजांच बलिदान मास वैगर धरतो त्यामुळे कंस नाही. एकदा नाही तर नाही त म्हणजे बलिदान मास पाळत होतो त्यामुळं.
हा हा, त्यामुळे एकदा मणून उडलं ना ते परत खाऊ नाही वाटत ते असं होत.
हो नाही नाही नाही नाही हो आजची बात नाही.
हा हा हा अजिबात नाही ठेव. नॉन व्हेज खाण आज्चीबात नाही. नॉनव्हेज खाना अजीबात नाही.
नाही ना अजिबात नाही नॉनव्हेज अजिबात चालत मला आवडतच नाही त.
होय, मी पण आहे घरो पहिल्यापेक्षा ओके ओके बाय.
चालते बाय.